नमस्कार ताई कशी आहेस
मस्त तू सांग कशी आहे तू
अगं मी पण छान आहे माहितय का आज सकाळी ना मी उठले ना तेव्हा खिडकीतून येणारा गार वारा इतका छान होता इतका छान वाटत होता की काही वेळ मी तशीच बसून रायले वातावरण पाळत राहिले आणि आकाशात ढब होते पक्ष्यांच्या किलबिलात एकूण अ येत होते ना आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण निर्माण झाला होता किती छान वाटत होत
ह हो बरोबर आहे माझाही आत असाच अनुभव होता काल खूप उकाळाा होता पण आज अचानक हवामान बदललेलं आहे असा वेळ मनही खूप आनंदी होते आणि काम करण्याचा उत्साह पण वाढतो का म्हणतेस
हो हे तर खरं आहे हवामानाचा आपल्याला मनावर खूप परिणाम होतो वातावरण पण आनंदही असेल तर आपल्याला उत्साही वाटते ना आणि खूप गरमी किंवा सतत पाऊस असेल तर किती किती कधी कधी कंटाळाा पण येतो
ह हो खरं आहे हवामानाचा आपल्या मनावर खूप परिणाम होत असतो वातावरण आनंदयी अस तर आपल्यालाही उत्साह वाटतो आणि खूप गरमी किंवा सतत पाऊस असेल तर कधी कधी कंटाळा पण येतो
हो मला तर वाटते अ प्रत्येक ऋतूचे ना स्वतःचे वैशिष्ट्य असते उन्हाळाा आला की सुट्या आंबे आणि थंड पेय आठवतात ना पावसाळा आला कि हिरवागार निसर्ग आणि मटकिन इच्छा होते किवाडा आला क गरमीचे कपडे आणि सकाळचे धुक्या आठवते ना
भमममत हो उन्हाळ्याबद्दल बोलायचे झाले तर मला लहानपणीच्या सुट्ट्या आठवतात आणि आजीच्या गावी जायच्या दिवसभर खेळायचो मस्त झाडाखाली झाडावर चढायचा आणि संध्याकाळी सगळे मिळून अंगणात बसायचा ह्
हो खूप छान वाटतें ना तेव्हा किती छान आठणी आठवणी येतात माझ्या माझ्या येऊनळ्याच्या सुट्ट्या खूप मजेत जायच अच्छा आणि मैत्री म्र मैत्रिणी मिळून सायकलच्या अ सायकल पण चाल चालवायचो आणि विविध खेळ खेळायचो आणि रात्री गच्चीवर झोपायचो खूप मजा यायच्या
हो बरोबर बोललीस पण उन्हाळ्यातील तीव्र उष्णता कधी कधी खूप त्रास ठरते दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण होते खूप त्यामुळे लोक शक्य घरातच राहणे पसंत करतात उन्हाळ्या अशा वेळेस आहे का
हो हे तर खरं आहे उ उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवते ना आणि अनेक भागांमध्ये तर पाणी ची निर्माण होते त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करून करणे ह खूप गरजेचे आहे ना
पाणी वाचवा वाचवणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण पाणी वाया घालू नये आणि इतरांनाही त्याबद्दल जागृत करावं
हो हे तर अगदी बरोबर आहे उन्हाळ्यानंतर जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा किती आनंद होतो गरम जमिनीवर पडणारा पावसामुळे येणारा मातीचा सुगंध तर किती अप्रतिम असतो ना
हो बरोबर बोलली मला तर सुगंध खूपच आवडतो पहिला पाऊस पडला की सगळी कळे मस्त नवीन चैतन्य निर्माण झा झाला सारखा वाटते झाडे ताजी दिसतात आणि वातावरण पण खूप स्वच्छ होते
हो हे तर अगदी बरोबर म्हंटले तू पास शाळात निसर्गाचे सौंदर्य खूप खुलून दिसते ना डोंगरावर हिरवी शाल पसरलेला सारखे वाटते धबधबे वाहून लागतात ना आणि सगळीकडे एक वेगळीच जादू निर्माण होते
हो बरोबर आहे म्हणूनच अनेक पावसाळ्यात सहलीच नियोजन करतात महाबळेश्वर माथेरान लोणावळा अशा ठिकाणी पर्यटना पर्यटकांची गर्दी वाढते
हो हे तर अगदी बरोबर मला पावसात गरमी गरम गरम भजी आणि चहा खायला खूप खूप आवडते अ पाऊस पडता पडत असताना नाही का खिडकी ब खिडकीत बसून गरमागरम भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो ना
हो बरोबर आहे मलाही विसता कद्याची कांद्याची भाजी आणि मसाला चहा अशा वेळी घरातील वातावरण खूप आनंदायी होतो ग
अगदी बरोबर म्हंटलं तू पण पावसाळ्यात काही समस्या देखील निर्माण होतात ना रस्त्यावर खड्डे पडतात वाहतूक कोंडीया होते आणि काही वेळ वेडा पुर येतात ना
हो ग ते तर आहेच त्यामुळे प्रशासनांना योग्य नियोजन करणे आवश्यक असते तसेच नागरिकांनाही स्व स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे ना
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू पावसाळ्यात डासांची संख्या वाढते ना त्यामुळे मलेरिया डेंगु डेंगु याारख्या आजाराची धोका वाढतो
हम्म घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये स्वच्छता राखणे हे प्रत्येका कर्तव्य आहे ग
होय तर अगदी बरोबर म्हंटलं तु हिवाळा हा माझा सर्वात आज आवडता ऋतू आहे थंडगार सकाळ गरम चहा आणि धुक्याने झाकलेले वातावरण मला खूपच आवडते
मलाही हिवाळा खूप आवडतो त्या काळात फिरायला जाण्याची मजा काही वेगळीच असते सकाळी चायला गेल्यावर मिळणारी ताजी हवा आरोग्यासाठी ह चांगली असते ना
हो हे तर अगदी बरोबर हवाळ्यात चे रेनचेन ही असते ना त्यामुळे वातावरणने आणखी उत्साही होतो काय म्हणतेस तू
ह हो आणि हिवाळ्यात भूकही जास्त लागते गरमागरम जेवन खाण्याचा आनंद दुपपट्ट होतो
होय तर अगदी बरोबर म्हंटले तू अ ऋतूच्या शेतीवर अ खूप मोठा परिणाम होतो ना पाऊस योग्य प्रमाणात पडला तर शेतकऱ्यांचे उत्पादन चांगले होते पण तेच अ पाऊस जास्त पडला कि शेतकऱ्यांच नुकसान पण होतो ना
हो बरोबर आहे पण हवामान बदलल्यामुळे आता अनेक समस्या निर्माण होत आहेत ना ह कधी अवकाळी पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो तर कधी अतिवृष्ट होतो
हो य तर अगदी बरोबर म्हंटलं तू पण त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागतात ना हवामानात हवामानातील अ अिकक्षुकता ही मोठी समस्या बनली आहे आहे ना
हम् यामागे प्रदूषण आणि जंगलतोड ही मोठी कारणे आहेत ग आपण निसर्ग निसर्गाचा समावतोल समतोल बिघडवत आहोत
हो आ तर अगदी बरोबर म्हटलं तू म्हणूनच तर अधिक अधिकधिक झाडे लावणे आवश्यक झाय ना आता झाडांमुळे तर वातावरण शुद्ध राहतो ना आणि पावसाचे प्रमाणे संतुलित राहण्याचे मदत होत ना
हो उन्हाळ्यात हलके कपडे पावसाळ्यात छत्री आणि रेनको तर हिवाळ्यात स्वेटर आणि उबदार कपडे आवश्यक असतात
हो आपल्याला शाळेत दरवर्षी वृक्षारोपण पण करायला हवी कार्यक्रम करायला हवे आम्ही सर्व विद्यार्थी मिळून झाडे लावत असतो तर किती छान होईल ना आमच्या शाळेतही असा कार्यक्रम व्हायचा अ त्या झाडांची वाढ पाहून खूप समाधान वाटायचं आम्हाला
हो उन्हाळ्यात हो ऋतू बदललेले की खाद्यपदार्थही बदलतात उन्हाळ्यात थंड पेस पावसाळ्यात गरम सॉक्स आली वाढत पौष्टिक पदार्थ खायला जातात
हो उन्हाळ्यात हलके कपडे पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट तर हिवाळ्यात स्वेटर आणि उबदार कपडे आवश्यक असतात मला तर वाटते की निसर्ग आपल्याला प्रत्यक्ष ऋतूमधून काहीतरी शिकवत शिकवत असतो नाड संयम शिकवतो पावसाळा आनंद देतो आणि हिवाळा शांतता शिकवते
कि सुंदर विचार आहे खरच ऋतू हे केवळ हवामानाचे बदल नसून जीवनात घटही देतात
हो म्हणून आपल्याला प्रत्येक ऋतूचा आनंद घ्यायला हवा ना आणि नि निसर्गाचे जतन करायला हवे अ आज हवामान आणि ऋतू विषयी इतक्या छान गप्पा मारून खूप आनंद झाला मला
मलाही खूप छान वाटले जुनी या विषयावर खूप काही बोलता येईल आपल्याला
हो हे तर खर म्हटलं तो अ नक्की ठीक आहे आता मी निघते नमस्कार
हो नमस्कार